हॅलो काय करल्यास.
काय नाही बघ आवरा लागले तू काय करलास..
मी पण आवरायला लागलोय ब शाळेला गेलीत हा हाय बघ बरय
हम्म बोल की
हा बरंय काय म्हंटलं.
हाय बरा हाय..
हा
तेच काम चालू आहे अजून थोडा आवरायचा आहे तो आत्ता शाळेला गेला.
हा टिफिन ते झालं. काय मग दिलीस का
दिलं की टिफिन तीन दिलंय. त्याच्याच आवरवरपर्यंत वेळ होते अगं. आऔवरातच नाही भरला
हा हा सोडून आलीस काय मोजून.
नाही आज काही गेलो नाही सोडायला. ते आता जरा अस ओळखी झाल्यात मी. झालं त्याजे म्हटलं मम्मा माझं मी. ओ मीमोट येत तिथ मित्र तेन हाय सगळी ज न त्यांच्या सोबत जातो म्हट ला
ते जा म्हणटलंस काय वे गाडं तेन असतात ग वहातुकलेय वाढलेय म्हणतानाच की भीती वाटते
होय होय सांगितलंय नही जातोय आणि त्याच्यासोबत त्यांनीओ ती मोठी मुल आहेत कनी त्यांनासनी सांगून ठेवले त्याच्याकडे जरासं लक्ष द्या अणि त्याचा हात धरून कडने घेऊन जावा म्हणून सांगितलं
होइ बरं झाल गे बि सांगितलास संध्याकाळी येताना मं आणायला जातेस का
नाही आ काल तर मित्रांच्या सोबत आलेला मग ग बरं म्हटलं हे आज मी सांगून गेला की न्याहायला येऊ नकोस आणि मी मित्रांच्या सोबतच येतो. आता मित्र तिनं मस्त ती करत ती महत्या छान वाटा लागले
हा हा बरं झालं गे मग तेवढंच तुझं पण टायमिंग वाचतयं आणि त्याला पण सगळ्या मुलांची ओ ळख आणि सवय पण होतेय ये जा करायची- चं आपलं आपलं जायचं आपलं आपलं यायचं-
होययय आणि सवय पण व्हायला पाहिजे गं. त्याला कसंअअ आपले सवय लागली ना मं मित्रतेनं होत नाही मग ही दंगा मस्ती मजा हे परत भेट
दे परत भेटत पण नाही नी हा आमची मम्मी नाही आ येणारेय तुम्ही जावा पुढं असं म्हणणार म पोरं कसं म्हणणार- हालं तुमची मम्मी येणार असते आणि त्याला कशाला बोवायलायंसां तम्ही चला असं
मग आडचणीच्या वेळेला मगअ न्हेत नाहीतं
मला काय कायमअ ता तेला आणायला सोडायला जमणार आये
नाहीच कि ओओ काम असतात घरात
पोरगी रडा लागलीय काय पण म्हणजे माझीच तब्येत बिघडली तर त्याला आणणार ओ
होय होय सवय व्हायला ही चांगलीच गोष्ट ठाय
होय
हा हा व्यवस्थित बसयलागलाय काय
बसा लागलाय जर होमवर्क करायला कचवचाय लागलय काम लय हाय
आता ते सवय मोडले ग आता घरात दोन तीन महिने म्हणतान सवय मोडली करल घे हळूहळू तू पण लय काय फोर्स करू नको जेवढं करतोय तेवढं करून घे आता कसं सवय तर व्हायला त्यांना पण लय प्रेशर करून काय करतेस
होय तेच का मला?
चिडचीड करणार तो त्याच्यापेक्षा दररोज जरा जरा गे आता जरास सवयहूपर्यंत दमवणार च ते.
होय.
आणि त्याच्या आधी कसं दोन वाजेपर्यंत बसत होती तर हे पाच वाजेपर्यंत बसायला पाहिजे.
हम्म म्हणाल तर, मम्मा उशीरपर्यंत शाळा असत्या उशीरपर्यंत शाळा असत्या.
जरा सवय होउ पण मग बाथरूमला ते नाय आलं तर व्यवस्थित सांगतोय काय?
सांगतोय जातोय, त्याच तो तेच त्याला विचारलं म्हणजे तो कस करणार शिक्षक कांना घेणार आणि जाणार नाही ग असं करणार.
होय ते नवीन म्हंटल्यावर भिणार की.
मग मी सरांनाच परवा गेल ते त्यावेळी भेटून सांगून आले. आणि तो काय सांगणार नाही आणि तुम्ही जरा असं लक्ष द्या पोरांच्याकडे, पोरं अजून लहान आहेत म्हटलं की तर नाही म्हटले तर आम्ही आमच्या पोरांच्या सारखं त्या पोरास्नी पण सांभाळते
हा हा चालते तसच पाहिजे घे हा. मग ड्रेस त्यांनी दिले असतील कि गणवेश? तन
गणवेश दिल्यात. आता जरा शर्ट मोठा व्हायला लागलाय. त्याला
हा ह हा मग चेंज करून आणायचं ग द देत असतील की तसं.
हा देतो म्हटलं की चेंज करून देतो, म्हटला था परत देऊन आलाय मग त्यानी म्हटले प त्या मापण दुसरा त्याला देतो म्हणून सांगितलं त्याच्याकन लावून देतो म्हण सांगितली.
बरं झालंय गी
आणि काय म्हणतीस मग? आज बाज बाजार असल की तुम चा गुरवारनवा.
जार हाय बग. जाणणार आहे.
सांगत होते स्वतः ला लक्षात आल बग माझ्या.
होय हाय हाय बाजारात.
चालते चालते. त किती वाजता आहे मग.
आता अकरा वाजता.
हा हा चालत चालत.
जाणार आहेत. तेच आता आवरायला लागलेय घरातलं तर आवरून झालय. जे उन्हात ना आल्यावर काहीच होत नाही.
मग ते नाही ग तुला विचारतं ते कोल्हापूर जिल्ह्यातला कनेरी मठला गेलेलीस काय तू. बघितलंस का हा किती छान आहे अग ते.
होय मस्तच आहे अग बघायला आणि सगळं ऐतिहासिक त्याला काय आलंय छान आहे.
हा असं सगळं म्हणजे आपलं रिअल लाईफ मध्ये कस आहेत.
हा आणि प्रत्येक प्रत्येक धर्मा. जातीच किती छान मूर्त केल्यात.
होय होय छान आहे बघ ते बघायला हो. किटपण आहे त्याला.
होय तिकीट आहे की आणि ते गुहेत ना जाऊन त्या. सगळं ते वैदयतून सगळं डॉक्टरकीच्या अगोदरच सगळं बघित.
होय होय होय बघितले परत आणि असं सगळ्या ऋषी. किंच त्या मूर्त्या ते आहेत की ग.
हो आहे. आणि ते कसं आधी. हम्म बोल कि.
तिथं शेवटला बघ तिथं शेती बीती केलेली ततेन सगळं हाय कि ग कणी.
होय लई छान केलं तर ग अगं तिथं गेला का नाही दिवस. पुरतं. नाही बघ बघायला ते.
आणि स्वच्छता त्यांना अगदी हे. कामगार तेन आहीत की बाय. त्यात ते शेतातलं तण बिन काढायला सगळं नॅचरल करत्यात.
होय होय सगळं नॅचर औषध फवारनि काहीच नाही आयेत.
होय आणि आता- आता नी परत त्याच्यात म्हणजे, नवीन करा लागल्यात की मधी लॉकडाऊन मध्ये बंद होत त्याच्यान मुर्त्या तेन सगळं नवीन कराय लागल्यात त. होय, त्याच्यापेक्षा भारी केल्यात बघ आता मी पण मोबाईलमध्ये बघितलोय सोड, खरं किती छान करा लागल्यात. -
होय, जाऊन आयला पाहिजे एकदा आणि त्या भूताच बघितलेस, हम्, ते भूताच बघितलेस काय?
गेलो नाही आत, बाहेरनच ऐकलोय मी, किती आत आरडतेल बघून त्यांच आरडतेल बघून मी काय गेलो नाही बाई
होय मी गेलेलो, बाई आणि अस म्हणजे आम्ही सगळी जण गेलेलोत. त्याला गेलोलो काय? आणि मला वाटलं नव्हतं, एवढं अस भयानक असल करल मला वाटलं नसता आवाज तेन असल लायटिंग तेन असलं म्हणु गेले आणि गेले. आणि सुरुवातीलाच दरवाजा उघडल्यावर भसून तोंड समोर आल्यावर
हह.. आई ग ह..
लई भयानक हाय ते आवाज म्हण आणि ते असं असं पेटी ते हाय काय. अनता पेटी काणी असं पेटी अस ओपन होत्या, आणि त्यातलं असं ते सगळं रक्तान ते माकलेलं केलेलं असं सगळं ते बॉडी- तम तयार केलात काय आणि त तू पण हुभच राहते. तोंडासमोर येतय ते. अस- आणि एक तर हाय आतल्या साईटला जायचं काय आणि आज आपल्या साईडला गेलं की नाही ते असं लोमकाळतयच बाई असं वळला वळला की नी असं टर्न हाय ग त्याला आ मग फिरण्यासाठी ते आणि असं तरर्नाला गेलं का नाही गेल्यावर तोंडासमोर अस लोंबकाळतेच उरपाट
शठीग भ आहे न घाबरणारी
एक तर बई आलती तिथं एवढं ओरडाल त लही ओरडालती धुऊन गार झालती तिथन परत आलेली ती माग
हम हम् आणि ते पण हाय आणि ते काचचा बंगला पण आहे म्हणून काय तर राहाय की तिथं पण आत जायला
होय होय आरशाच आहे ते ह त्याच्यात कस काय माहितीय का प्रत्येक साईडला असा हारस आहे आहेत का आणि एकाता आपण कस हा अस दिसतो एका तर पूर्ण झाडच दिसत
हा हा म्हणजे प्रतिमा बदलत जातात
हा पूर्ण प्रतिमा भरल्या जातात एका तर बारीकच दिसतय एकाात असं तोंडचा आकड दिसतय एात लंबूस दिसतय असं लई छान आहे ग लई मजा येत त्या पोरांना तर न्यावं बघत त्या आरश्याच्या बंगल्यातलं ान माहि बघयला
मी आम्ही नर्सरीमध्ये फिर फुलांचे किती छान छान वेगवेगळ्या प्रकारची फुलं न होतीत त्या बा हच्यात नर्सरीमध्ये इकडच्या साईडला ते दोन मोर्ते नाहीत बघ तिकड तिथन आत पहिला आतच एंट्री करतानी इकडं डाव्या उजव्या हाताला हाय बघ नर्सरी किती छान छान फुले आहेत वेगवेगळ्या प्रकारचं दुसऱ्या ही जातल तेन हे केल्यात पर ते काड सिद्धेश्वर महाराजांच ते तिथं हॉस हॉस्पिटल पण हायत्यांची शाळेत चि संस्था हाय
हो तिथ
होय आता तिकस असंसस म्हणजे जास्त करून त्यांनी आयुर्वेदिकच काय ते करत्यात वाटतं उपचार आणि परत शाळा शिक्षण पण किती मोठा आहे तिथं शिक्षण संस्था त्यांचं
होय खूप मोठे आणि अगं तिथं काय दवाखाना ब जरा काय असं मोफत तेन हाय वाटतं बाई
हा म्हणजे हे असतील ग म्हणजे काय म्हणतात त्याला अ असं फ्री मध्ये हाय म्हण अस हे केले असतील. मोफत असं
होय म्हणजे कुठलं तरी असं काय पण आजार त्यांना झाला किंवा काय बरं नसलं तर तिथं क नही उपचार कमी खर्चात तनीमु
मोफत हा आम शेजार ते तात्या होते त्यांना पण एकदा घेऊन गेलेली तर चांगलंय आहे म्हण उपचार तेन आणि अगदी नाष्टा विष्टा वगैरे सगळं देतात. म्हणजे सोयी करतात हा सोयी सुविधा चांगल्या आहेत. ट्रीटमेंट चांगला हाय
होय
हो शिक्षण पण चांगलं आहे म्हण त्यांच तनी कसं अस आध्यात्मिक पण शिकवतात आणि आपलं रेग्युलर म्हणजे जे हा ते सगळं शिकवतात म्हणजे दोन्ही ज्ञान देतात तिथं तिने
होय चांगलं ती बर केल्यात सुविधा काढल्या ते म्हणजे गरिबांची मुलं जर जाऊन तिथं राहिली किंवा शिकलीत तर त्यांच कल्याण होईल. नही
हो होय किती छान आहे. नाव कनेरी मठ तुलाही फिरायला आग ते जेवढं फिरल तेवढं कमीच भरपूर आहे फिरायला तिथं फिरण्यासारखं आणि घेण्यासारखं पण तिथं असं छान केलं म्हणजे असं नुसत बघून याय असं काय नही नही शिकण्यासारखं पण भरपूर आहे त्याच्यात
हो आणि गेल्या गेल्याच हॉटेल हाय वरती नाश्त्याला भरपूर आहे.
आणि त्याच पण किंमत त्यांना अगदी कमी हच्यात ठेवलात त्यानी
होय
होय आणि त्याच म्हणजे स जे पैसे तिने असं म्हणजे ह्याच्यात मिळत त्याच्या सुविधा त्यां करतात त्यांनी उपलब्ध म्हणजे पैशाचं तिकीट वगैरे घेतात त्या
हम उपयोग करतात म्हणजे असं वाईट कामासाठी काही नाही आहे सगळ त्या म्हणजे कनेरी मटाचच जे ते मूर्त्यातून बनवतात
हा हा हा हो म्हणजे रिन रण करायला सगळं पैसे वापरतात परत मेडिकलच त्यांच थोडं मोफ थ तिथं त्यां वापरत असतील म्हणजे चांगला प्रकार चालू आहे ते
हम्म एक पॉइंट आहे तो बघण्यासारखा कायत शिक शिकण्यासारखं
तर कधी जायला मिळाला तर जाऊया घे म्हणजे सगळंच फिरूनया कोणत सोबत असलं की छान वाटतय मैत्र्री वगैरे
हो सगळे सोबत असते की छान वाटते जाऊया घे मी तुला कळवते की जायच्या टायमिंगला
ते बघ दोघांचं टायमिंग कध बसतं
हा बरं बर चालते हा बर